हॅलो!
हा आवाज येतोय की.
हा, तुम्हाला येतोय का.
हो हो आला.
हम्म येत येतोय, मलाही तुमचा येतोय, हम्म बोला की, काय चाललंय विशेष आज.
काय जेवण आता हेच झालं. सगळी एकत्र आम्ही जेवण बस जेवण करत बसलेलो. बरीचशी सगळे आम्ही एकत्र.
जेवण करायला फॅमिली, हम्म हम्म हम्म.
पुर्ण फॅमिली, एकत्र कुटुंब पद्धती सगळ्यात चांगली आहे, म्हणजे त्याच्यामुळं एकमेकांच विचार असू दे, ऐकमेकांचं देवाण घेवाण असू दे
हम्म हम्म हम्म.
त्यामुळं प्रत्येक गोष्ट एकमेकांना समजते पण त्यांचे, काय नेमकं चालु आहे त्याचं.
बरोबर हे. बरोबर आहे, हे एकत्र कुटुंब पद्धतीचे खरंच खूप फायदे आहेत म्हणाय लागतील. कारण पूर्वी आपण सगळे नाही का, पूर्वी पद्धतच होती आपली सगळ्यांची, सगळेजण एक एकत्र राहत होते कुटुंब, म्हणजे आपले आई वडील त्यांच्यासोबत आपले चुलते, किंवा आजी आजोबा असतील हे सगळं एकत्र राहिले जायचे. आणि त्याच्यामुळे ना आपल्याला, असं कुठला प्रसंग आला कि जिथं आपल्याला एकटं वाटतय, त्यावेळेला म्हणजे कधी वाटतच नव्हतं खर तर, पहिली गोष्ट आपल्या कुठल्या दुःखाच्या कठीण प्रसंगात कठीण काळात साथ देण्याची वेळ असते ना, तेव्हा त्यांनी आपल्याला साथ दिली आहे, म्हणून आपण अं त्या प्रसंगातून बाहेर निघतोय एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये. पण विभक्त कुटुंब, हा कुटुंब विभक्त म्हणजे काय होतं? आता असं सल्लास राहिले नाही बर का, पण विभक्त का झालेत, तर आता काळ बदललाय कोणी जॉबच्या कारणाने किंवा शिक्षणाच्या कारणाने जर आप लं शहरात आ येण झालं तर ते तिथे सेटल झालेले आहेत मग त्याच्यामुळे ती जी एकत्र राह या कुटुंब पद्धती आहे ती थोडीशी बाजूला सरली आहे. आणि त्याची जागा आता वीभक्त कुटुंबांनीच घेतलीये. पण मला वाटतं हे सगळ्यांनी जरी मनाने वय दूर राहिलो य तरी मनाने तरी एकत्र राहून अ काही प्रसंग आला जसे सण उत्सव साजरे करण्यासाठी एकत्र राहून अ ही पद्धत अ पुढे चालवण्याची प्रथा म्हणजे आमच्या माझं मी तसं सांगते आम्ही तसंच करण्याचा प्रयत्न करतो असं मला वाटतं.
बरोबर आहे तुमच म्हणणं बरोबर आहे बऱ्याच वेळी आपण नोकरी असे व्यवसाय असेल त्याच बरोबर मुलांचे शिक्षण असेल चांगल्या पद्धतीने व्हावं यासाठी आपण दुसऱ्या शहरात ग्रामीण भागातून दुसऱ्या शहरामध्ये आपण ट्रान्सफर होतो त्याचबरोबर आपलं स्व तःच कुटुंब घेऊन आपण त्या ठिकाणी ट्रान्सफर होतो. आणि आपल्या गावी उम्म आपलं आई वडीलच फक्त राहतात त्यामूळं याच्यामध्ये विषय कसा होतो की आपलं मुलं असून दे बाकी सगळी घेऊन आपण दुसऱ्या शहरासारख्या ठिका णी राहिल्यात मुळं काही वेळ कुटुंबाचा जे एकत्रीकरण व्हायचं होतं ते ते सणाचे . बघतोय त्या ठिकाणी एकत्र येतात परंतु एकत्र पद्धत पद्धतीची ही मजा खूप वेगळी आहे. कारण सणाच्या निमित्तानं आपण सगळे एकत्रित असतो. वेगळ्या मजा गोष्टी वगैरेया आप-आपल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असतो जुन्या काही आठवणी अस ते त्या जपण्याचा आपण प्रयत्न करत असतो. हे फक्त एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये होऊ शकतं आणि ज्यावेळी दोन भाऊ एकमेकांपासून वेगळं विभक्त राहतात तर त्यांच्यामध्ये काही वेळा अशी पण प्रेमाची वगैरे भावना राहत नाही एकमेकांना बोल बोलणं चालणं पण काय-काय वेळा होत नाही प्रॉपर्टीच्या वादामुळं एकमेकांशी बोलणं सोडा एकमेकांचे बरेचसेव वाद वगैरे होण्याची शक्यता ही नाकारता येत नाय. त्याच बरोबर एकत्र कुटुंब पद्ध तीमध्ये आपण वावरल्यामुळे मुलांच्या वरती चांगले संस्कार देणारे आजी आजोबा त्यांना भेटतात म्हणजे लहान वयातच त्यांना चांगल्या पद्धतीचे संस् कार पण त्यांच्या करता येतात तसं विभक् पद्धतीन मध्ये आपल्याला आजी-आजोबांच महत्त्व जे काय आहे ते आपल्याला सांगता येत नाही त्यामुळे त्यांच्या मुलांच्या वरती सन स्कार होत नाही त्यामुळे ते मोठेपणी बिगडू पण शकतात. आणि बराचश्या गोष्टी अशे आहेत की वेगवेगळ्या वृद्धांच् चे वगैरे म्हणजे चांगल्या पद्धतीने कशा प्रकार ने काळजी घेतली जाते ही सगळी ह्याच्यामध्ये एकत्र कुटुंब पद्धतीलं ते आणि आर्थिक जबाबदारीया आहे ते एकमेका वाटून पण तिथं आपण घेऊ शकतो. ये तसेच संकटाच्या काळात, एकमेकांशी आपण चांगल्या पद्धतीने बोलू पण शकतो. आणि संकटाच्या काळात धीर द्यायला बरीचशी एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला धीर पण चांगल्या पद्धतीने देता येतो. तस विभक्त कुटुंब पद्धती मध्ये होत नाही, बऱ्याच वेळा इतर गोष्टी वरती पण आपल्याला अवलंबून त्या ठिकाणी राहावं लागतय, आणि जी नाती संबंध आहेत ती घट्ट करण्याचे जे सामथ- सामर्थ्य आहे ते कुटुंब पद्धती मध्ये आहे, विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये नाते संबंध चांगल्या पद्धतीनं दुखवु शकत नाही. एकमेकांचे जे भांडण तंटे वगैरे होण्याच प्रमाण हे अ त्याच्यामध्ये जास्त असते विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये. त्यामुळे बऱ्याच लोकांनी विचार केला पाहिजे आपण नेमकं आपल्या मुलाला, आपण जसं वागतो तस आपली मुलं पण त्या ठिकाणी वागत असतात त्यामुळ एकत्र कुटुंब पद्धतीचं जे महत्त्व हाय हे लोकांपर्यंत पोहोचवण्याच सुद्धा काम हे आपलंच हाय असं मला वाटत.
बरोबर ये बरोबर ये आणि मला ह्याच्यात अजून एक मुद्दा आठवतो की आता समजा मी एक स्त्री ये आता, आम समजा मी शहरात राहतो, आणि त्याच्यामध्ये आ आईवडील दोघंही कामाला जातात, मग मुलांचं जे संगोपन आहे त्याच्याकडे थोडंस दुर्लक्ष होतच आणि त्याच्यामध्ये सगळी जी घरातली जबाबदारी असते कामांची तर ती एकालाच म्हणजे एका स्त्रीलाच करावी लागते किंवा जेंट्स जरी असल तरी, पुरुष जरी असलं तरी तेंच्या अं कामाच्या व्यापातून त्यानला वेळ होत नाही तेवढा हात भार लावायला, तर त्याच्यामध्ये अं फा तोटा हा होतो की सगळं बघाय मग जी चिडचिड असते ती होते घराघरमध्ये, किंवा भांडणतंटे होतात, आणि जे शांतता किंवा मला असं वाटतं की अं स्वतःच मानसिक स्वास्थ्य पण अ होत नाही, राहत नीट राहत नाही, कारण ते सगळ्या एकट्यालाच कराव लागतात पण एकत्र कुटुंबाचा विचार केला तर तिथं जबाबदऱ्या वाटून दिलेल्या असतात, कोणी हे काम करा, कोणी ते करा, असं ठर ठरून आपण करतो आणि तेच्यामुळ कामाचा भार असतो, किंवा स्ट्रेच असतो तो एकदम हलका होतो, कारण एकाने एक केलं, एकाने एक केलं, की हलकं होत. त असं मला वाटतं, आणि याच्यात दुसरी गोष्ट ये की आपण जे आनंदाचे, दुःखाचे साप दुःखाचे प्रसंग आस प्रसंगातच एकत्र- एकत्र कुटुंबाचा विचार करावा असं नाही मला वाटत म्हणजे आनंदचा जर क्षण असेल ना तरी तो पण सगळ्यांसोबत साजरा केला, कुठलाही असो म्हणजे आपला वाढदिवस असो, किंवा आपण पास झालो कुठल्याही विषयात, किंवा कुठल्या परीक्षेत तर तो छोट्या- छोट्या गोष्टी आपण शेअर केल्या जातात एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये त्यामुळ प्रत्येकाच मानसिक स्वास्थ्य आहे ते छान होत ताय, आणि मानसिक स्वास्थ बरो मग बरोबरच आपलं शारीरिक स्वास्थ्य पण चांगलं होतं असं मला वाटतं. म्हणजे हे अ सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्या संपूर्ण आयुष्याशी आयुष्याला एक दिशा देण्याचं काम करतात असं मला वाटतं.
बरोबर हाय. कारण आता एकत्र कुटुंब पद्धती होती ते मानसिक स्वास्थ चांगल्या पद्धतीने लाभतं. तुम्ही सांगितल्या प्रम-प्रमाणे काम ही आपआपली पटापट होतं असतात. तस विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये होत नाही आणि काही वेळा त्याच्यामध्ये विभक्त कुटुंबमध्ये स्वतःचे निर्णय स्वतःला घ्यावे लागतात. त्याच दूर त्याच्यामध्ये कोणाचं चाही सल्ला आपण घेऊ शकत नाही, की बाबा तुम्ही मला सल्ला चांगल्या प्रकारे द्या. काही वेळा ज्येष्ठांच जे म्हणणं आहे, आपण काही वेळा एकानं मोठा नि निर्णय घ्यायचा असेल, तर जेष्ठा ज्येष्ठ लोकांचा आई वडील त्यांचा किंवा आजी आजोबा असतील, त्या लोकांचा सल्ला हा अतिशय महत्त्व असतं महत्त्वाचं असतं कारण त्यांनी बरेच पावसाळे त्या ठिकाणी काढलेले असतात. त्यामुळे त्यांच्या सल्ल्याने आपण जर एखादी गोष्ट केली. तर आपण त्याच्यामध्ये हि होतो तसं विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये आपल्याला सल्ला घेण्यासाठी ती अशा व्यक्तीची गरज या ठिकाणी भासत असते. परंतू ते आपल्याला मदत मिळू शकत नाही आणि काही वेळा त्यांचा सल्ला न घेतल्यामुळे अ आणखीनच पाय खोलात जाऊ शकतोय असं मला वाटतंय आणि त्याचबरोबर त्या विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये वैयक्तिक असं स्वातंत्र पण आहे, परंतु ते स्वातंत्र्य हे दीर्घकाळ न टिकणार आहे लक्षात घ्या. पटकन घेतोय एखादी गोष्ट गाडी खरेदी करत अस तर त्याचे फायदे तोटे आपण लक्षात घेत नाहीत. मग ते कोण ते विचारू पण शकत नाही. त्याचबरोबर ते खर माणसाचं नियोजन योग्य पद्धतीनं आपण काही वेळा अ विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये करू शकत नाही. त्यामुळं आणि कुटुंब पद्धतीमध्ये बरेच लोक जरी चांगल्या जॉबवरती असेल, तर त्याच्या माध्यमातून अर्निंग पण चांगली होऊ शकते. आणि एकत्र जर घट्ट त्यांची विण बसलेली असतील हा. अं एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये ते हलवता येत नाही. आणि बऱ्याच वेळा जर विभ क्त झालं, तर प्रत्येकाच्या जमिनीची वाटणी असे अश्या बऱ्याचशा प्रॉपर्टीची वाद शकतात. त्यामुळे
हम्म.
इतर याच्यापेक्षा विभक्त कुटुंब पद्धतीपेक क्षा एकत्र कुटुब पद्धती ही सगळ्यात चांगली आणि दीर्घ टिकणारी अशी पद्धत आहे असे मला वाटते.
हो बरोबर आहे. ते एकत्र कुटुंब पद्धतीचे फायदे पण आहेत. पण मला एक गोष्ट त्यात असं नमूद कराविशी वाटते, की एकत्र कुत्र-कुटुंब पद्धतीत एकत्र कधी राहता येतं, जेव्हा प्रत्येकाने प्रत्येकाला समजून घेणं गरजेच आहेत. त्या त्या काळामध्ये, त्या त्या वेळेमध्ये किंवा कुणाचं जर मन दुखावलं गेलं किंवा कोणाला त्यावेळेस साथ नं दिल्यासारखं वाटलं, तर कदाचित त्याचा परिणाम होऊन कोणी एकत्र कुटुंब पद्धतीतून वेगळं राहण्याचा विचार करत असंही काय काय वेळा होतं. फायदे आहेत, पण काही वेळेला ते आत्ताच्या युगात हा पूर्वी व्हायचं मग त्याच्यामुळेच ही जी पद्धती आहे ती कदाचित मला असं वाटते की राहिली नाही, आणि काही कामानिमित्त वगैरे आले ती गोष्ट वेगळी राहिली, पण अ पूर्वी जसं एकत्र समजून उमजून राहिला राहिलं जायचं तसं मला वाटत नाही आता एवढे प्रत्येक जण राहतय असं त्याच्यामुळे ते प्रथा थोडीशी कमी झाली असं मला वाटतं.
बरोबर आहे, म्हणजे जस एकत्र कुटुंब पद्धतीच तोट पण हाय. आणि फायद पण आहेत, फक्त फायद्या मूळ जे डॅमेज कंट्रोलच काम हाय ते आजी आजोबा चांगल्या पद्धतीनं करत असतात, वेगवेगळ्या सगळ्या सुनाना
हम्म हम्म हम्मम.
याच काम सुद्धा ते चांगल्या पद्धतीने करतात, म काही वेळा त्यांना मत विचारात घेतलं जातं, काही वेळात वुद्ध झाल्याने त्यांचे मत या ठिकाणी विचारात न घेता आपण स्वतः निर्णय पण घेत असतो. ठीक आहे त्यांची घुसमट पण एकाच वेळी होण्याची शक्यता असते, म्हणजे काही अर्थी एकत्र कुटुंब पद्धती आ पण चांगली पण सांगू शकतो, आणि काही वेळा त्याचे तोटे पण तिथं सांगू शकतो, परंतु काही वेळा ते सुनांच्या वगैरे तिच्या स्वभावरती बऱ्याचश्या गोष्टी अवलंबून आहेत. त्यामुळ मुलगा जितका प्रेम आपल्या आई वडिलांच्या वरती करतो तितकी त्याची म्हणजे बायको वगैरे करेलच असं नाही तो या गोष्टी अशा घडून पण येतायत कि बाबा अ् बायको असेल यांना वी विचारून की आपण बी आपलं स्वतः च बघूया यांच्यात पडायला नको, त्यामुंळ ही विभक्त एकत्र कुटुंब पद्धतीच बऱ्यापैकी हे विभक्त पद्धतीमध्ये जरा ते वेगान होत आहे, त्यामुळं हे
हम्म.
समजून घेतल्या तरी या गोष्टी टळू शकतात असं मला वाटतंय.
हम्म बरोबर ये कारण खरच आहे कुठल्याही ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्येकाच्या विचारांवरती, प्रत्येकाच्या मतांवरती आहेत कारण अं एकत्र कुटुंब म्हणते मी पण कसं कि विचार करण्यापेक्षा काही काही वेळेला ना आपलेपणाने सगळ्यांनी धरला म्हणजे दुसरी सून येणार आहे ते आपलेच हे आहे आप आपलं म्हणून धरलं तर ते कुटुंब पद्धती टिकू शकते आणि येणारी जी सून असते तिनि आपल्या आई वडिलांसारखंच त्यांना जर वाग वागव